हॅलो हॅलो!
हॅलो?
हा आवाज येतोय का? हॅलो! अ हा बोला, ना काय काय करताय?
स्वयंपाक
स्वयंपाक
हॅलो! आवाज येतोय का?
हो, हो, येतोय येतोय.
हो, बोला ना ना.
हा काय नाही, काय बोल काय नाही? माझा पण स्वयंपाक झाला आत्ताचं. अ हो, तुम्ही काय मेन्यू बनवला आज?
आम्ही सारआमटी.
सार आमटी म्हणजे कशाची आमटी?
आपली
याची डाळ असते, ना हरभऱ्याची.
हा.
भिजवून त्याचीवाली.
हा म्हणजे आपल्या आमटी सारखी करायची का?
हो मसाल्यामध्ये आपण मसाल्याच्या... भाज्या टाकतो. तो का प्रमाणे.
हां म्हणजे आम्ही कशी बनवतो आमटी. हा हा म्हणजे मसाला म्हणजे प्रॉपर खोबरं वगैरे असं टाक
हो कांदा खोबरा टोमॅटो. हे सर्व दळून पेस्ट बनून त्याची वाली मग ते तयार केलेलं. तुम्ही कशी बनवता?
आम्ही. आम्ही काही नाही फक्त का असं टोमॅटो टाक पहिले तेल टाकतो जिरं मोहरी कडीपत्ता टाकायचा मग त्याच्यामध्ये तिखट हळद मीठ टाकायचं आणि आपली आम्ही तुरीच्या डाळीची आणि तुरडाळ असल तूर डाळ किंवा आपली मसूरची डाळ असती ना. ती त्याची आमटी बनवतो आम्ही.
मिक्स मधे
हा मिक्स मध्ये म्हणजे, जसं आपण सांबरला बनवतो. ना तशा टाईप मधे बनवतो. सांबरला कस आपण तीन तीन तीन डाळी मिक्स करतो तूर डाळ मुगडाळ. आणि मसूरची डाळ तसे घेतच. टाकतो ना टोमॅटो पण टाकतो ना आम्ही आणि त्याच्यामध्ये हे पण टाकतो सांबर मसाला वगैरे पण पण घालतो.
हो हो हां हां नाही आमच्याकडे सिंपल असते तुरीची डाळ.
हा का नाही आम्ही म्हणजे फोडणी वगैरे देऊन बनवतो.
आमच्याकडें लसणाची फोडणी देता फक्त आणि सिंपल.
म्हणजे काय फक्त लसूण तेलामध्ये फक्त लसूण परतायच आणि डाळ टाकायची का शिजलेली?
हो हळद टाकायची नॉर्मल आणि शिजलेली डाळ टाकून द्यायची लसणाची फोडणी देऊन.
हं हं हं नाही मग आम्ही तसं नाही करत मग आम्ही हा छोटे मुलांसाठी का बरोबर
हो छोट्या मुलांना तशी लागती ना म.
छोट्या मुलांना खाता यावी म्हणून बरोबर.
हो तिखट नाही टाकती
आणि मग वरण पण साधं कस बनवता मग का कच्चच असतं ते वरण फक्त शिजवून त्यामध्ये मिठाची फोडणी आणि लसून.
जिरे ची फोडणी देऊनम नॉर्मल ह हळद आणि जिऱ्याची फोडणी देतो शिजवून घेतल्यानंतर. हा
ह ह ह आम्ही काय करतो कुकरमध्ये शिजवतानाच आहे ना कच्च म्हणजे जे कारण ते डाळ वगैरे धुतली ना. मग त्याच्यामध्येच कच्ची हळद तेल जिरं हिंग घालायचं थोडासा लसूण घालायचं त्याच्यामध्ये. आणि म नंतर नंतर शिट्ट्या वगैरे कुकर शिजला ते डाळ शिजली कि मग त्याच्यामध्ये फक्त गरम करायचं ते आणि फक्त मीठ टाकून मग भात ति बरोबर खायला घ्यायचं छान लागतं ते
फोडणी वगैरे नाही द्यायची परत
फोडणी नाही त्यायची परत ते कुकरमध्ये शिजतानाच त्याच्यामध्ये टाकायचं सगळं
हा का छान लागतं का ते
हो छान लागतं तुम्ही करून बघा एकदा एकच वरून छान लागतं आणि मग वरतून गरम गरम तूप घ्यायच. त्याच्यावरती आणि खायचं.
ह म आम आच्याकडे तसं नाही बनवते आमच्याकडे फोडणी दिल्याशिवाय नाही बनवते.
नाही आम्ही म्हणजे नाही आम्ही कसं करतो कधी आता कंटाळा आला की कच्च वरण मग कधी मग फोडणीचं वरण असं बनवतो ना म्हणजे मग कधी सांबर बनवतो फळ
हा भागामागामधला तो वेगवेगळा हेच राहतं पदार्थांच
हो. आणि तुम्ही जे सार आमटी म्हणवता ती चपाती बरोबर पण खात.
हा चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर सर्व जास्त करून आमच्याकडे भाकरी बरोबरच आवडते.
ह कुठल्या भाकरी बरोबर म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरीची क
नाही बाजरीची चालते आमच्याकडे ज्वारीची नाही कोणतीच नाही फक्त बाजरीची आणि गव्हाच्या चपाता
हम्म हम्.
दोनच राहतो मेनू मध्ये
आम्ही ती हा हा हा
ह् तुमच्या
मग तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम भाकरी करता
नाही स काही चपाती संध्याकाळी भाकरी एक टाइम भाकरी एक साइम चपाती अस.
हा हा मग आम्ही पण तसच करतो सकाळी चपथ्या असतात. डब्याला वगैरे चपात्याच असतात आणि मग संध्याकाळी भाकरी
ह.
संध्याकाळी बरं वाटतं जरा भाकरी वगैरे असेल तर
हा तेच मुलांना पंडाप्यांना
हो आणि भाकरी छान लागती ज्वारीची भाकरी पण छान लागती बाजरीची भाकरी भाकरी पण छान लागते.
मसाल्याची भाजी असली त्याच्या सोबत छान लागती.
आणि मटन चिकन वगैरे मटन चिकन वगैरे करता का नाही ना.
नाही नाही नॉन व्हेज नाही आमच्याकडे व्हेज
वेजच
हो मुलं पण व्हेज खाता आणि् सर्व व्हेजच खातो.
हा हा हा. नाही आमच्या आ. आम्ही ज्वारी पण करतो उन्हा्यामध्ये आम्ही शक्यतोय ना ज्वारी भा करतो कारण बाजरीमध्ये उष्णता आहे ना.
हा उष्णता असते त्यामुळे
मग आम्ही संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये बादरी ज्वारी भाकरी करतो आणि थंडी आणि पावसाळ्यामध्ये मग बाजरी आम्ही दळून आणतो मग बाजरेची भाकरी करतो.
हो तुमच्याकडे फेमस पदार्थ
गावरान ह्याची बाजरी आणि ज्वारी असेल कि ती भाकरी खूप छान लागते. अशी गोड भाकरी लागते.
हो नाही आमच्या शतामध्ये पिकतील त्याच्यामुळं.
हो आणि मग तुम्ही बा जेव्हा भाग बकरी करता तेव्हा मग त्याच्यामध्ये थोडस मीठ वगैरे घालता का?
नाही बाजरीच्या हच्यात नाही टाकतील नाही काहीच नाही.
ह मग आम्ही काय करतो कधी कधी ये ना बाजरी किंवा ज्वारीची भाकरी करतो ना. मग तेव्हा त्याच्यामध्ये थोडस मीठ थोडस तूप वगैरे घालायचं. आणि मग भाकरी मळून मग भाज आणि ती भाजली भाकरी ना. खाल्ली ना अशी कोरडी पण खूप छान लागती.
कोणत्या पण बाजरीच्या पण यायच्यात का
हा दोन्ही बाजरी आणि
ज्वारी ह नाही आमच्याकडे अशी म्हणजे फक्त पाणी टाकूनच हे करत मीठ वगैरे काही नाही टाकते बाजरीच्या याला ज्वारीच्या यायला टाकता फक्त मी त
हा नाही आम्ही बाजरीच्या ह्याला पण टकतो म्हणजे जास्त नाही टाकायचं एकदम थोडं टा हा नॉर्मल आप थोडी अ हा चवयण्यासाठी फक्त टाकायचं आणि तांदळाची भाकरी वगैरे आम्ही बनतो ना त पणय करतो गरम पाणी वगैरे करतो गरम पाण्यामध्ये तांदळाची भाकरी करतो आणि असं भाकरी गरम गरम खायची ती तांदळाची भाकरी पण
नाही मी तांदळाची भरपूर वेळेस ट्राय केली पण मला जमतच नव्हती बनवायला
हा ती कडक होत असेल ना थोड्या वेळाने असून
हा ते पीठ म्हणजे असं आपण मळतो की ताटलीमध्ये तेव्हा ते बनवताच येत नि निर्मला
नाही त तांदूळ आहेत ना पहिले धुवायचे ते थोडे वाळवायचे फॅन खाली आणि मग पीठ दळून आणायचं त्याच बारीक एक
भाकरींसाठी प्रॉपर तांदूळ कोणता असतो
अ तुम्ही ह्याचं वापरू शकता ना रेशनिंगच पण तांदूळ वापरू शकता किंवा आहे ना अ आपल्या ह्याचा आंबे बोहर वगैरे ना ब मती त्याची पण छान होती भाकरी हो
आणि मळायच्या वेळेस ते आपण भाकर बनवतो त्यावेेळेस गरम पाणी ठेवायचं
थोडस कोमट पाणी करायचं भाकरी करायची लागते ती भाकरी मऊ होती आणि
आणि वरतून पाणी पण लावत असतील ना तव्यावरती टाक्यावर
हा पाणी आपण जशी नॉर्मल भाकरी थापतो तशीच भाकरी थापायची
हा हा
बरं अशी थापून मग वरती तव्यावर टाकलं की पाणी लावायचं आणि भाकरी भाजायची
भरपूर वेळ ट्राय केली पण मला काही ती जमतच नाही बार
जमते त येईल बघा करून थोडीशी हा हा थोडीशी एका किंवा घरीच दळ हा एक पेला वगैरे अस छोटासा घेन तोच तांदूळ ेऊन थोडा वाळवून मिक्स मसर मधं काढून बघा पीठ त्याच आणि करून बघा भाकरी छान लागेल
हो बघेन ना करून कारण आमच्याकडे ते बनवती नाही ना जास्त करून ते कोकण भागामध्येच चालतं त्याच्यामु इकडे नाही एवढं
आपण पण बनवायज असं काही नाही कोकणातून खातात म्हणून
नाही आवडती लहान मुलांना आवडती पण ती बनवता येत नाहीत प्रॉपर अशी
ह फक्त येण्या डब्यामध्ये भाकरी देऊ नका ती आांदळाची कारण येना डब्यामध्ये हो तांदळाची भाकरी करायची लगेल हा आणि लगेच गरम गरमच जेवायला घ्यायचं आणि लगेच खायची दिन ती राहिली ना कडक पण होती आणि ती चावता पण येत नाही आणि त्याची चव हा ति पण जात नाही आणि त्याची टेस्ट पण बिघडून जाते
हो ट्राय करावं लागेल म
करा करा छान लागते भाकरी आणि आणि त्या भाकरी बरोबर बरं आता तुम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्ही त्याच्याबरोबर मासे वगैरे खातो तांदळाची भाकरी बरोबर हा हा छान लागत ते तांदळा ची भाकरी मासे आपला फ्राय वगैरे पण छान लागतो कोरडा खायला
हो का नाही आम्ही नॉन व्हेज नाही पण व्हेज सोबत तर खा खाऊ शकतो ना
हा व्हेज सोबत तुम्ही खाऊ शकता ना तांदळाची भाकरी वगैरे तुम्ही खाऊ शकता एखाद्या रस्सा भाजी बरोबर छान लागते ती किंवा कोरडे पण भाजी असेल ना
हा हा सुक्या भाजी सोबत पण म्हणजे छान लागते
हो आम्ही तर तेच बनवलं आज बाजरीची भाकरी केलीय आज म्हणजे तांदळाची नाही केली आज बाजरीची भाक भाकरी केलीय मस्त आणि पिटलं गरम गरम
हा आम्ही रात्रीच बनवल होत बाजूची भाकरी आणि पिठलं आज मग मसाल्याची भाजी आणि भाकरी हो हो चालेल
हा